हॅलो नमस्कार ताई! आवाज येतोय? हा हा काय चाललं कश आहे तुम्ही?
हम्म ठीकय व्यवस्थितेत.
हो ह आता आमच्याकडे पाऊस झाला.
हो ना
हो
चालू आहे.
कालपासनच वातावरण झालेलं पण आज झाला. चांगला झाला आज पंस बरं वाटलं झाला तर
हम्म गरजच होती पावसाची
यावेळेस खूपच वाट बघायला लावली ना पावसाने आपल्याला
हम्म पंधरा वीस दिवस लेट झालं.
हो ना त्याच्या आपल्या नाशिकला वृक्षतोड पण भरपूर झाली ना त्यामुळे पण खूप परिणाम झाला.
हम्म टेम्परेचर वाढतच चाललंय,
हो ना ह्या वेळेस किती होतं तापमान
हम्म मग चाळीसच्या पुढे पार करून झालं कधी कधी, हम् एक दोन दिवस तर चाळीस ला आलच होत ते.
हो
हा ठीके. हॅलो हॅलो